हॅलो
हॅलो यालाय का आवाज?
हा यायला लगेच येत नाही वाटत आवाज कमी
नाही येतोय जदी कनेक्ट व्हायला वेळ लागते ना
हम्म दोन, तीन सेकंद वेळ निघते
होय तस जरा टेक्निकल प्रॉब्लेम असते
हम्म मग आणि काय का नाही नाही निवांत बसलोय बघ
हा हा हां
आता ते मग पडलोय त्यामुळे जर निवांत राह
होय घरीच आहेच
हम्म काय मागच्या महिन्यात फिरून आलोयच की तसं
होय कुठे गेलेला?
बालाजी ला
बालाजी ला गेलेला तिरुपती ला
हा तिरुपतीला
हम्म कसं गेलता
रेल्वे नच की
होय कोण? कोण?
गल्लीतली पोर होतीत आणि नऊ आठ, नऊ जण दंगा धुडकूस येऊन जाऊन आठ दिवस गेलतो तो तिकडेच.
आड दिवस एवढे दिवस गेलायसा
होय
एवढे दिवस काय केल्यास तिथं?
हे फिरलो तिकड एका ठिकाणी आम्ही कुठे होतो कमीत कमी तीन चार राज्य फिरलो आम्ही इथन गेलो करणा जाताना कर्नाटक लागतय मग आंध्र प्रदेश मध्ये गेलो होत तिथं बालाजी तिचं दर्शन घेतल तिथं खाली वरती फिरलो
हा
किन मळयात तर तामिळनाडूमध्ये गेलो तिकडे किल्ला बघायला गोल्डन टेंपल होत तिकड एक सोन्याचा मंदिर आहे.
हा
लक्ष्मीच
हा
तिकड मंदिर बघून किल्ला तिथ महाराजांचा एक किल्ला आहे तिसरी आणि
हा हा हा
ते आपलं तिसर महाराज होते ते राजाराम महाराज. संभाजी महाराजांना पकडल्यावरती राजाराम महाराजांना तेिथ ठेवल्यालं
हां तिकडं बालाजी तिकडं
बालाजीच्या इकड नव्हं तामिळनाडू मध्ये खाली बालाजी पुढच्या साईडला. आंध्र प्रदेश च्या खालच्या साईडला
हा हा हा हा हा
मग किल्ला बघून तिकड
हा
फिरून बिरून मस्तवाणी आलो तिथ अमेरिकेत म्हणजे फॉरेनर आलते.
होय
किल्ला बघायला तिकडे
हा हा हा
गेलतो तवा होतीत तिथं किल्ला उतरालतीत आम्ही चढताना
हा हा हा आणि आणि मग तिथं काय जेवण वगैरे कसं असते
जेवण तिथ आंबटच असते जास्त करून तिकडं
होय
व्हय इडली तेन तसलच असतंय सगळं.
हो ते तिकडच्या साईडला सगळं भाताचाच प्रदार्थ म्हणजे इडली भात
हम्म भात त्यां तेवढं चगलं असते त्यांच इकडे इडली बिडली फज असते
होय.
तर जेवून हस किन भाजले पण असत्यात ते बरं
आंबट असतात कारण त्यांनी ते भाज्यात त्यां तिथं करत नाहीत ना जास्त. सगळ्यात तिथं इडली सांबर आणि हेच खातात त्यांनी भातच जास्त खातात.
हा मग ते सांबरगत तेनी बाकीच सगळं करत्यात.
होय.
अन भाज्या म्हणून सांबार घेतच असत्यात हेंच्या आंब तेवढं भा
ते तर असतयच सोड. ते तिकड पण तसच असते ते कर्नाटकात ते बेंगलोरला ते पण तसेच असते भाज्या जरा आंबट आणि जास्त करून इडली सांबारच असते म्हणे
इडली सांबार तेन खालेलं परवडतय खरं ते
हो छान असते सर त्यांचं करण्याची पद्धत वेगळी असत्या
खरं ते जेवण जेवण नसलं की नई मग नको वाटतंय.
ते तर राहायचं तर आपला भाग सोडून जायचं म्हणलं की दुसरीकडं जेवणाचा जरा हालच होतय.
हम्म किती तर खाय ते तेच तेच तेच खाऊन वैताग येतंय.
आपण आठ दिवस जातोय तिथली लोक बारा महिने खातात. त्यांना कसं वाटत सोड, तरी पण त्यांना सवय असतं सोड.
तिकडच्याना सवय आहे ते तिकडचे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही.
आपल्याला कस इथं सकाळ संध्याकाळ भाजी भाकरी खाऊन सवय असत्या.
हा आपल्या इकड कसं? तिखट बिकट असतंय जला त्यामुळं
तेच की
चालतंय तुमच्यासार त्यांच्या इकडे काही नसतंय तसं
होय नसतय तर त्यामुळे ते नको वाटते खरं मंदिर मंदिर छान आहे ते आम्ही पण गेलेलो लहानपणी. सोन्याचं मंदिर
हाईत, मोठे मोठे मंदिर आहेत ते तर लई मोठच हा
होय आणि लाडू आणलेला काय नही
आणलेलं की
प्रसादाचा लाडू कसला मस्त लागतंय. काजू बदाम बिदाम भरपूर असते त्यात
होय पाऊस पडाला का काय
नाही ऊन पडलेय सकाळपासून
हम्म हम्म हम्म. मला वाटलं पाऊस पडालाय
नाही नाही काल रात्री किती झाला पाऊस, एक स सात आठ पासन जे सुरू होता कंटिन्युअस ते रात्री होता किती वेळ होता काय मात आम्ही तर झोपलेलो.
सकाळी मग सकाळपासून उघडलंय ऊन जे पडले सकाळी सात, आठ
होय आज उघडला आहे पाऊस
जरा पाऊस जरा पण आलेला नाही
हम्म ते बर हाय जरा उघडलं पाहिजे.
होय नदीला पाणी वाढलय आहे लई बारका पूल पण बुडलाय पाणी आले लोकांच अवघड होत धरणावर पडायला पाहिजे खरं धरणावर पडून हे धरण भरायला पाहिजे कि
धरण बुदुडेत खर इकडं एक गावात शिरल्यारा उघड होती पाणी
होय काय आता ते निसर्ग आहे आपल्या हातात नसतय
हम्म गावातल्या लोकांच आवघड होते एवढाच विषय
तेच की
काय ते त्यांना सगळं कॉलेज आणि शाळेत शिफ्ट करतित
होय शाळा बी बंद ठेवत्यात एकदा दोन हजार एकोणीस ला आलेला कि पूर पंधरा दिवस तरी बंदच होत
हा ते प्रॉब्लेम कर तर
हम्म या जायचं मुलांच नुकसान बाहेरगावची मुलं शहरात येणारी या जायच वाटा बंद झाल्या कि त्यांना याय जायचं हाल होते पोरांचं
होय
ते हाल होतेय ते होते आणि शिक्षणाच आणि नुकसान
होय बग त्यामुळे जरा उघडा असल्याला बर पडत
होय
थोडं बाहेर गेला जेवाय काय
नाही, नाही घरतच आहे की
नाही बोल ते करण्याचा आवाज येत अस
कारखान्याच येतात
हम्म मग कुठं ट्रिप, बिप काय प्लॅनिंग केला आहे ना
नाही या वर्षी काय कुठं आम्ही गेलो नाही गेला वर्ष गेलेलो हंपी बदामीला यावेेळेस होय बघुया की आता गेल्या वेळेस जायचं, जायचं म्हणलं
हम्म पावसाळ्यात वातावरण असते
होय जायचं खरं तू कसं येणार पाय मोडून बसलायस
का बरं झाल्यावर जायच त्यात काय होता
हम्म बघूया आता कुठं जायचं ते
मागच्या वेळेस तुमच तुम्ही गेला तसं जायाच त्याला काय
नाही मग आमच आम्ही म्हणजे घरातली आम्ही दोघीच गेलोतो शेजाऱ्यांच्या बरोबर गेलतो
हम्म
त्यांनी काढलेली ट्रीप मग आम्हाला पण घेऊन गेल ते सोबत तिकडे पण छान आली मस्त मज्जा आली
होय बघन्यात
बघण्यासारखं आहे हंपी सगळं प्राचीन काळचं शंभर, दोनशे वर्षा पूर्वीचं एकदम मस्त असं मंदिर भारी, भारी आहेत सगळी
होय
निसर्ग रम्य एकदम असं छान
जायचं हाय मला पण एकदा खर आता काय
पन्नास ते साठ टक्के मंदिरामध्ये तर देवच नाईयेत.
अं. मला पण जा मी तर ज म्हणालता कायता टायमिंग नव्हतं
हा, हा, हा छान आहे पण निम्म्यापेक्षा जास्त ह्याच्यात देवच नाही आहेत विठ्ठल मंदिर हाय किती मोठं आणि किती छान. कर तिथं पण अ हेच नाही देव नाही मंदिरात.
आता वारी चालू आहे की.
होय वारी सुरू आहे की कालपासून काय आजपासूनच सुरू झाली तिथं पण ते पुण्यामध्ये इंद्रायणी नदीला किती पूर आलेला. पण आज बरोबर वारी निघायच्या वेळेला नदी शांत झालिया.
व्हयं.
अध्यात्म असतयं सोडं किती छान बघ कि ते.
हम्म त्यामुळं काय भारी तिला वार्यात भारी वाटतयं.
होय लोक अगदी ती आनंदात बुस तात कशाचं काय टेन्शन नाही काय घेत नाहीत. नुसतं देवाच्या भक्तीत रम्य होऊन नाचत
आणि तिथं काय भांडण बिंडण तसल काय नस
तसल काय नाही नुसतं ते देवाचं नाव घेऊन सगळ्यांना प्रेमानचं हे करत असत्यात बोलत असत्यात.
आता य आपल्या इथ नुसता किरकोळ गर्दी झाली तरी भांडण काढत्यात तिथं एवढी लाखो लोकं असून या
लाखो गा करोडो लोक असत्यात काय गर्दी कमी असतिया वय. आणि ती सगळी मिळून ते किती छान छान ते रिंगण वगैरे करून किती छान छान हे करत्यात सगळं.
हम्म आणि आपल्या इथ म आता गणपतीला तेन काय नुसता दंगाच असतोय आपल्या
होय वारी बघण्यासारखी असतिया सोड. फक्त खास वारी बघायला पण कितीतरी लोकं जात्यात. दृश्य ते बघण्यासारखं असतयं म्हणून.
व्हिडिओ बिडिओ करणारी तर किती जात्यात.
तेच की.
त्यामुळं तर अ बेपट्या वाटतयं. आता व्हिडिओ आ पहिला काय नव्हतं आता हि आलयं खर.
होय.
काय खरं ड्रोन तेन आता मोठं वरन व्हिडिओ करायच बंद केल्यात.
होय.
नाय पोलीस कॅमेरा तेन काढून घ्यायल्यात आता.
हा हा हा.
गुड नाईट चालतयं कि हा.